हॅलो.
बोल.
बोल काय? आहेन का? नोवात आहे काय नाही. हे तसं नाही मी कामावरती येतो काल काल दिवसभर बाज झालं बाहेरच काम होत. शेड मध्ये असली कसं मशीनवर असली काय विषय नसते शेडमध्येध्ये काम असत. इले बाहेर नसले की बॉंबकुंब जाय शगल त्यामुळं. केलच नाही काल पुणाला तेवढ्यात ना जी जेव्हा लालतो सृष्टी तेवढा हलता गॉल्.
सृष्टीचा ह. काल म मी ओंकारला केलतो स्वट ओमकारला आणि
अरे ते पाच पाच कॉल झाल्यानंतर रिटर्न आण केले तरी चालतेय कॉल
नाही नाही पाच कॉल झाल्यानंतर इ. लागत नाही ते कॉल बी इझी लागते ते काहीतरी इश्यू आहे.
नाही मी केले तर परत त्याला
मला लागला निकाल मीोमकारला.
करायचं पाच कॉल झालं सबमिट करायचां आणि मग आणि कॉल करायचां. असं आहे आता माझा हो पंधरावा कॉल आहे मी आज माझ्यांदरन करतो पंचवीसभर म्हण गे आज निवानत आहे मी होय. आ अर कधी गेलास म्हणजे पहिल्या दिवशी माझी साथ झालते.
अव माझ अजून सात झाल्यात फक्त त्यातला एक तर का नाही अक्षर लागलंय आणि कट झालंय त्यामुळे ते कन्सिडर तसं बघयलं पा.
माझं दोन तीन झाले तसे.
मी काल उमक्याला ट्राय केलं हला कोणतो. चौऱ्याला लाग नाच ना एकवडे्याला लायला लागणार.
कटवून येते अस.
ओमक्याला तर माझाच आवाज रिटर्न रिटर्न यालता. काय मग? ऊस ऊस कापत बसलाय मशीन ऊस कापत बसलाय मशीन म
नाही नाही आज सुट्टी घेेतलोय कामावर, क इकडें आलतो जरा की महाराजांच्या इकडे आलतो होय.
स्वतःच शेताचं काय मग?
शेतातलं काय अजून पाऊस चालू नाय एक एक एकर आहे अजून लावन करायची. उरलेलं मग एक एकर दोन एकर आहे की नाही, म्हणजे ते करायला पण घेतलेलं नाही बाहेरच.
हम हम्म
मग तिथं आता ऊस आहे मोठा तिथं लागवड टाकायच पाऊस पडल्याशिवाय काहीच काम नाही आता.
हम् हम् हम
तेवढंच. दुसरं काय म आता, त्यामुळं घरात बसून तरी वैताग येतोय. पैसे स्वतः स्वतःच खर्चाला तर येत्यात नाय.
तुमच मुलांचं तेवढं तर आम्ही घरात बसून तरी काय.
लय बोबबोब होतय हाल होतय खायला. खरोखर माझं लय हे हाय म्हणजे इकडें आलो लय भारी वाटलं मला. माझं म्हटलं
हा हा एक मिनिट थांब काय. एक मिनिट तू बोल बोलत राहा गॅस लावून येतो.
आ.
एक मिनटत गॅस जोडणार आहे. कुठे फोडले हे बाबा. भांडी कुठलं काय गॅस जोडालय. मम्मी तुला येते की मग असं का काय घाबरायचंय.
अरे तुला शिकवा लागलल्यात गं.
झालं लावलो बघ. मी तिकडन काय शिकवालोय मी तिकड न इकड. तिकड न इकडं आलोय गॅस लावायला आमच्या मम्मीला शिकवतोय. दोनदा लावल्या आणि आता परत घाबरल्या.
ते सगळी जण म सगळ्यांच तसच होतय आता काय करायचं.
काय घाबरायचंय त्यात गॅस लावायचं किती सोप आहे.
काय सोपं बरोबर आहे की पण आता, जरा त्यांनी भिणारच की आता घरात आमच्या तरी कुठ लावत्यात.
मीच लावतोय आमच्या इथं पण त्या साईडच्या काकींन मला उशीर शिकवल्या त्यापासून मीच लावतोय.
हा तेच की
तू आणि कोणाचं लावत. कोण सांगितलंय तर मग आणि काय?
काय नाही, निवांत आज रेस्ट घेऊया म्हटलं.
हे बघ की एवढं बोल ना आता तीन मिनिट झाल्यात. टायमर गडलंय शंभर टक्के पैकी.
फास्ट पळूदे काय म.
अ अरे कसय माहित आहे. काय कारण आपण जे किती चांगलं बोलल त्यावर पेमेंट असते
म्हणजे उगच वाढ. काहीत बोललय अस नाय हणजे काहीतरी बोलायला. दोन्ही साईड ना कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, मगच ते बरोबर होते.
बरोबर आहे माझं पहिले पाच कॉल केले की सबमिट मी फक्त पन्नास आलेत मला.
पन्नास आलेत म्हणजे आलेय कॅश
नाही पेंडिंग लायत ग ते
कुठे दिसते ते.
इथं पेमेंट ऑप्शन आहे की नाही तिथं क्लिक मारायचं वरती दिसते.
नाही तिथं तर आधीच आमचं पेमेंट दि झालंय आताच काय माहती नाहीय का.
त्याच्यात क्लिक मारायच त्याच्यावरती म्हणजे आज जाते आणि तिथे हे करते.
बघायला पाहिजे मग बघितलं नाही आहे का अ
मला तर कुठं माहितीय मी त्याच्यात जास्त लक्ष दिलंच नाही.
नाही महिन्याच आता बॅलेन्स पण चारशे झालाय तेवढत मी कुधे
चालेयल.
परवडायला पाहिजे की.
एका लओंकारला लावलो तो एकदा ओंकाराला लावलेलो ओंकार लावणार होता काल. पण ते काय लागलं नाही त्याचा कॉलच ये ना मला मी किती. किती उशीर थांबलेलो मी.
ते काय सर्वर प्रॉब्लेमच आहे बोंबज आहे त्याची ऍपची.
हम् फुल्ली डेव्हलप नाही आहे ना आता स्टार्टअपवाल्यांच आहे. ते ओकारला तेच म्हणलं प डाऊनो ऍप डेव्हलप करून देतोस का बघ म्हणलं. अरे ले ना.
तो श्रेयस बी एस बसून करतो.
टास्क पण आलते काला असं. ते कं व्हिडिओ होतं मला आलतं ना सांगावले व्हिडिओ होत.
हा हा.
आणि मग त्यात त्यांनी एक्सप्लेन केलं आणि त्या रिलेटेड असं. क्वेश्चन विचारलं आणि चार ऑप्शनस तुम्ही काय करणार त्या सिच्युएशन ला. णज ते गुगलच लेन्स कस युज करायचं किंवा फ्रॉड असत. नाही आहे जमीन आहे कसं इमेज ओळखायचं अ काल. ते मी मला हे ट्रान्स्क्रिप्शनच पण पुढं येई ना म्हणजे ते चेकिंगला पडले.
पुठे.
मग हे. दुसरे टास्क आलते ऑलरेडी म्हणलं हे फोनच जर काय होईना झा ऍटलीिस्ट. ते तर कम्प्लीट करूया मग ते जेवढं येईललईल तसं पटापट केले कमप्लीट.
मला एक पण आलेलं नाही फक्त आता ह्याच्यात तेवढा आलाय बघ.
नाही ऐक ना ते तीन बार आहेत ना लेफ्ट साईड ला. तिथं क्लिक कर आणि रिफ्रेश ऑल टास्क कर सगळं.
केलेच आहे मी काल कॉल लागत नव्हता त्यावेेळे केलं तुम्ही.
त राहा कारण ते जरी आलेलं कळत नसते हे सारखं रिफ्रेश करायच. जेव्हा पण ओपन करेल ना दरवेळी रिफ्रेश करत राहायचं नाहीत म अपडेट आले पण समजत नाही काय रे बा सगळ माणसच पण. ले मी हसलोय करते. ट्रान्स्क्रिप्शन करताना आंबा दिले ना हे अर दुसऱ्या बाजूचे आहेत ना. त्यांचं असल खतरनाक होत.
बापरे मी लय हसले ऑडिओ मी ऑडिओ. ला होतय ना आणि ती घराच्या साईडच्या ऐकतात काय म्हणत हसतातच सगळी. मी स्वत हसत बसलेलं असतं काही तर करत नाही. कॉमेडी कॉमेडी झाली सगळं. काय बोलतात ते पण समजत नाही नीट एकदम लई विचित्र बाबा. काय नीट पण बोलत नाही अज अजिबात समज नाही सारखं नाही. काय सवर म्हण. त मग मी म्हटलं तुझ काय टास्क प्रोसेस कमप्लीट होईलव यावरूनचर. कॉल करत जा म्हणलं एकशे ैएशीकाय हशर होऊन जाईल म्हणलं सगळ्यां नाही मधिका लावल नव्हतो काल एक दोनदा लावली बेन्टेक्स म्हटले की यावरून कर ते सांगत नव्हता मयुरी नाहीचं आता किती अर्ध्याच्या वर टास्क मला फोन केला ती
हम
मी म्हणलं मग तुझं टाईम स लिमिट सोपतेय म्हणलं मग बाकी कोण तुला आम्हीलो तुमी वाल मयुरी सारखं उठून सुटून लावते तिला सो्याला
सात सात फोन लावली म्हणा काल तिला
ह आमचं लागत का नाही मला तर वॉर्निंग वॉर्निंग वॉर्निंगच यायला लागले काय नव झडप
तेनालाच माहिती आता काय विषय आणि काय
अरे बघ ना मी काल एकच कॉल झालाय माझा व्यवस्थेत नाही झालं माझ आता कोणाला तुला ओमकारला प्रथमेश ला लावलोच ना एकदा आपण प्रथमेश लावाला
त्याला संध्याही लाव म्हणा दुपारी रिसीव्ह करत नाही संध्याकाळी कर कारण संध्या आम्ही एकत्रत असतो
हम् मग नाही तुला आता सौरभला केळतो सौरभ म्हणला ऑर्डर द्यायला चाललय करतो तुला दुपारी फोन ग म्हंटला भक्तीचे लिमिटसपल्या ना आदयाची लिमिटसप आहे प्रीतीचे पण लिमिट सपले लावायचं कोणाला मग अाच आहे
नाही आता हे के तो कॉल आहे सांग तुझा
मा सहवा आता हा माझा नाहीय तू केलाय
हि माझ्यात आता पंधरावा कॉल आहे काय आता सोळा वा आणि मी केलं तर तुला चालतंयच
मी करणार आता
हे तू करणार काय विषय नाही पण मी सांगतोय तुला
हम
तूच कर आता याच्या पुडच
नाही मी एकदा कॉल केला समज कोणाला तुला आणि परत जेव्हा त पीस करून तुलाच डाईल केलं क नाही तर पर्सन इज बिझी येते किंवा वॉर्निंग वॉर्निंग अस वगैरे येते मला परत त्या माणसाला रिटर्न लवकर कॉल करताच येत नाही
बघायला पाहिजे मी काल केले खर मग
मला तस काय होते काय माहिती तरी झालं बाबा सा साडे नऊ मिनिट झाले असा प्रकारे जंग जिंकल्या आपण तरी आपण काय बोलते म्हण ठीक नाही एवढ्या हुशार बोललू शकतोय आपण
आं
े बाकीच्या सोबत लावून काय बोलायचं एवढं उशर
काय अवघडंच की सगळ ताप डोक्याला
काय बोलू शकत नाही
फोन आलाता आज तिथनं ह्याच्यात नाच की संस्थेत ना आज नशीबच माझ्या इकडें आलो
मग जायला, कधी जाणार मग?
इंटरव्ह्यूसाठी बोलवलेत.
मग अभ्यास केलास काय इंटरव्ह्यूचा?
काय इंटरव्यूचा आभ्यास बिब्यास काय विषय नसतोय आता पेपर वगैरे होतं त्यात तेवढं थोडंफार अभ्यास होतय
पण यायला पाहिजे कॉन्फिडन्स न व्यवस्थित
हा ते तर आहेच सोड म्हणजे ते कसं झालय आता हम्म एवढं झालं की निवांत होत नायी चालायच, थँक यू. बरं थँंक्यू. हां
मॅनर्स, मॅनर
ते शिकायला पाहिजे आम्हाला सगळं
शिकवायलय की तुम्हा मुलांना कुठं काय हाय? खुळा हायसा तुम्ही? मॅनर्स आम्ही म्हण तु तू ओं ओंकार किंवा सौरभ बाकी कोण कोण कोणाला काय अस मॅनर्सयत सांग सांगायला लागतय
असं तुम्ही सिनसियर हायसा असं थँक्यू, फोन झाल्यानंतर बाय ते आम्ही आजपर्यंत कधीच केलं नाय सोड
असं अधीपासनं आम्ही केलोय
बरोबरय की बरं झालंय
किती मिनिट झाले बघ?
अकरा मिनिट झाले कर तू तिकडनं
दहा झाले तर मी करतो तुला परत थांब
हा, कर कर
एक दिन हो